ह . हा पहिला पहिला कट होतय हो मजाक.
नाही नाही येतोय का आवाज येतो काही ते जॉईंट व्हायला थोडसा वेळ लागतो दोन मिनिटं.
हो लगेच पटकन झालं होतं.
बोला ना ताई.
ह काय म्हणत होती?
आवाज येतोय का तुमचा आवाज खूप बारीक येतोय मला.
आत्ता आला ताई.
हो आला आला..
काय करालाय?
बरोबर आहे बोला.
काय करायलाय म्हटलं?
मी स्वयंपाक करते
लवकर?
सहा वाजले ना.
हा एवढ्या लवकर स्वयंपाक करतात तिकडं?
हो आठ वाजता जेवण करताना आमच्या घरी मुलं आहेत ना मला.
हा हा हा ह..
लहान मुलांना लवकर लागून स्वयंपाक.
हा..
तुम्ही कोणत्या भागातले?
काय म्हंटला?
तुमचा एरिया कोणता बु असं?
वाठार वारणा कोडोलीकडं.
अच्छा..
तुमचा?
आमचा नाशिक जिल्हा मालेगाव.
हम नाशिकच्या. नाशिकला आहे तुम्ही?
नाशिक जिल्हा आहे आमचा, नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुका आहे तिथे आहे आम्ही
हा हा हा एवढा लांब?
हो.
आम्ही इकडं कोल्हापूर साईटला आहे.
अच्छा. कोल्हापूर जवळ आहे का तुम्हांला?
होय वाटारपासन एक दोन तासाचा रस्ता.
अच्छा..
ते महालक्ष्मी मंदिर तेन.
हो हो मी बघितले नाही अजून महालक्ष्मी मंदिर.
बघित बघितलं नाही अजून
नाही.
हा ह येऊन जावा एकदा, छान आहे महालक्ष्मी मंदिर.
येेऊन जाऊ आता पोरं लहान आहे ना त्याच्यामुळे पोरं मोठे झाले का मग फिरायचं काम आहे.
हा शाळेला जात नाहीत काय?
नाही एक तीन वर्षाचा एक जातो पण मग एक लहान आहे ना.
हा हा तीन वर्षाचा आहे होय. हो. माझी पण पोरगी दोन वर्षाची आहे.
हा मग ते प्रवास करण येणे होत ना मुलांमुळे.
हो आणि ते लांब आहे ना तुमचं भरपूर
हम्म.
तिकड पाऊस आहे का नाही..
कमी आहे इकडे पाऊस. तिकडे?
इकडं भरपूर आहे पाऊस.
अच्छा.. इकडे खूप कमी या वर्षी.
ह म्हणजे ऊनच आहे काय?
मी असं ढगाळ वातावरण आहे, पण मग असं जोरात नाही, खूप असं रिमझिम रिमझिम कमी.
हा तसं दोन चालूच आहे, सोडा रिम-जिम. पण त्याआधी भरपूर होता पाऊस.
हा ना आमच्याकडे असा जोरात पाऊसच झालेला नाही.
होय. इकडं भरपूर, इकड सारखा आता किती. पाऊस जेव्हापासून लागलाय, थोडे दिवस पाऊस होता आता परत ऊन होत. परत जे पाऊस, अठरा तारखेपासन लागला जुलै पासन. पाऊस आहेच, ऊन नाहीच.
आमच्याकडे फक्त पेरणीपुरता आला. पेरणी झाल्यानंतर तस गेलेला पाऊलचा, आज थोडासा रिमझिम होता.
राण आहे तुमचं?
हम.
रान आहे तुमचं?
हो रान आहे, ना आमचं रान आहे, चक्की आहे, फर्टिलायझरचं दुकान आहे, शॉप आहे.
मी जाताय रानात?
नाही, असं मजूर लावून.
हा, हा मजूर लावलाय तुम्ही.
हम्म.
हम्
चक्की ना आमची, मसाल्याची ना त्याची पिठाची.
हा पिठाची गिरण.
हो मसाल्याची.
ह चटणी.
हम्म.
हम.
म्हग ते कंटिन्यू थांबाव लागत, माहेर माझं इकडे मालेगावकडेच.
पुतर आहे हम्म. तुम्ही सांबळत आहे काय, चटणीचं तेन काय.
आपला काळा मसाला कांडपचा.
तेच की, म्हणजे तुम्ही करताय काय कोण दुसरं मजूर आहे.
नाही-नाही स्वत मी बनवते.
तुम्ही बनवताय होय.
हो, पिवळा मसाला, आपली लाल मिरची पावडर.
हम.
त्याच्यानंतर आप, हो अच्छा घरगुती.
हम्
हो
तीकडच्या साईड ला नॉनव्हेज आहे काय? आवाज येईना तुमचा.
आता येतोय का?
आवाज, हा येतोय.
नॉन व्हेज पण बनतं आमच्या एरियात.
मोनऽ
पण आम्ही नाही खात.
हम्म्म, हां,
तुमच्या एरियात नॉनव्हेज जास्ं चालतं का? हमम.
होय, इकडं नॉनव्हेजच असतंय.
अच्छा, आमच्याकडे नाही आमच्याघरी पहिले खायचे, पण मग देवामुळे आता नाही खात, आता बंधन ये.
हा, हा, हा, हा. पूर्णच बंद केला?
पूर्णच बंद, मी पहिल्यापासून नही खायची, लहान असताना तेव्हापासून नही खाल्लंय.
एकदा पण नाही.
एकदा पण नाही.
हा हा, मुला लाना वगैरे, मुल का
मुलांना पण, नाही- नाही.
हम्.
पशू दादाला बोलवुन आण ना एक मिनिटं.
म्हणजे अंडी वगैरे तुम्ही कायच खात नाही?
नाही-नाही काहीच नाही. पहिले बनायचे, जेव्हापासनं देवाचं हे झालं ना आमच्या घरी एक, दोन वर्षापासनं आता अंडी नाही की, मच्छी नाही की, मटन नाही चिकन नाही काहीच नाही.
म्हणजे अंडी कसं, म्हणजे एक, एक जण खात्यात नाही, अंडी व्हेज नॉन व्हेज नाही म्हणून म्हटलं.
नाही पण आमच्या घरात डायरेक्ट बनतच नाही.
हम्म, घरात किती जण असतायं, काय चौगच?
सहा जण आहे आमी, फॅमिली मध्ये.
हां- हां. एकटीचं करताय जेवण सगळ्यांचं?
हो,
अं मं,
तुमच्या इकडं जास्त प्रमाणात चपाती का भाकरी?
चपाती पन, भाकरी पण दोघं पण.
बरोबर, म्हणजे रानात असलं की शेतात वगैरे असलं, की भाकरी जास्त असत्या नई.
नाही -नाही तसं नाही, काळी भाजी, भाजी मध्ये डिपेड असतं आमच्यात, हो.
पालेभाज्या भरपूर असतात.
म त्याच्यावर डिपेंड असत भाजी-पोळी.
हम्म, हम्म, कधी पासून चालु केलाय तुम्ही?
माझे सतरा कॉल झाले.. मला एकदीड महिना झाला.
हा म्हणजे आत्ताच चालू, आठ
हा
आज-
नाही सतरा कॉल झाले माझे. हो का, अच्छा.
म्हणजे मला परवा दिवशी आले ना ते. लई दिवसान आलेय. चालू केलेलं.
हा अग भरपूर दिवसाांनी आलेय मला.
हम्म भरपूर दिवस म्हणजे काय?
ते आज चालू केलं मी टास्क.
अच्छा.
माझा तिसरा असेल, तिसरा चौथा कॉल आहे.
अच्छा मी पण तुम्हाला करेन नंतर थोडा वेळ, एक दोन तासांनी.
काल सांच्याला इथून कॉल केला.
काय म्हणता ताई?
तीन तीन कॉल चालतात एकमेकांना.
हो हो नाही मण म्हणजे सतरा कॉल झाले ना मग मी पण तुम्हाला करेल बुवा एक दोन तासांनी.
हा तेच की म्हणजे तुम्ही मला तीन, मी तुम्हाला तीन केले तर चालतात कॉल म्हटलं.
हो हो चालेल चालेल.
लवकर कम्प्युटर घेताय ना.
हम्
वेळ लागत नाही.
हा
एक एक असत्यात बिझी, एक एक नस- त्यात. विचाराय लागतय सगळ्यांना. काय ते?
स्वयंपाक कधी बनवता बुवा अस.
आम्ही सात आठ वाजता स्वयंपाक निवांत.
अच्छा तुम्ही जेवण उशिरा ब करत असाल ना?
दोघच आहे आम्ही.
आ मग काय वेळ लागत नाही म काय टेस्ट
हा सासूबाई असत्यात पण आज नाही. सास- बाई आज बाहेर नं नंदईकडे गेल्यात सासूबाई.
अच्छा.
नाहीतर आम्ही तिघं आणि माझी मुलगी एवढेच अस- ते आम्ही चौघजण घरात.
अच्छा.
हा मग काय वेळ लागत नाही तिघांना.
सासू, आजल सासू आहे मला, त्या दोन जण आणि आम्ही चार जण. दोन मुलं. मग त्याच्यामुळे सगळं मालाच कराव लागतं.
आणि लवकर म्हणजे अ- लवकर करायला लागते ना, एवढ्या सगळ्यांचं पटकन होत नाही.
हा आणि आमच्या घरी कसं प्रत्येकाचं वेगवेगळ असंत म्हणजे एकच याच्यावर नाही होत ना भाजीपोळीवरती.
हम्.
पोरांच वेगळ आमच वेगळ.
अस काय कंपल्सरी नाही कि, चपाती भाकरी पाहिजे संध्याकाळी म्हणजे सहसा जास्त- जास्त भात आमटीच आसतेय.
नाही आमच्या इथे कंपल्सरी चपाती लागतेच.
नाही आमच्या इथ नाई म्हणजे सकाळी डब्या डबा असते त्यामुळ अ भाकरी कराया लागत्या. पण संध्याकाळी अस भाकरी कराव अस नाही म्हणजे काय त चांगला असेल घरात नॉनव्हेज नाही, तर दुसरी कुठली भाजी असेल तरच भाकरी.
नाही तर भात आमटी खात्यात.
तुमच्याकडे फेमस काय मग?
आमच्या इकड फेमस ते नॉनव्हेजच आहे सगळीकड.
म्हणजे कोल्हापूरला आल्यावर गेला बॉ अस..
अ फेमस तुम्ही इकड कोल्हापुरी फेमस तांबडा, पांढरा रस्साच आहे. नाही तर मिसळ.
अच्छा.
मिसळ, पावभाजी.
हा हा.
मला कधी करणार मग कॉल?
हो हो चालेल ठीक आहे बाय.